ओके.
मुलांच हाय कि दुसरीला हाय मुलगी अ मागच्या ळी म्हडसा आता ह्याला घाटलयं इथं रॅमबोला घाटलयं. होय होय शिकवतात की. शिकवत्यात हा हा फक्त हेच कि ह्या वेळेस बघायचं आता,
हम्म हम् हम् हम् कारण की नाही अ चांगलं आहे रिझर्ट.
हा हा हा हा. बघायचं हा हा.
आता मुलगीला पण तिथंच घालणार होतो पण कसं आहे लहान आहे नई. की नाही अजून काय समजणार नाही म्हणुन मीच नाही म्हटलं पुढच्या वर्षी घालतो म्हटलं.
होय
स्कूल लई चांगलं आहे ते. कसं लहान मुलांना सेपरेट शाळा आहे
हा.
आणि सगळं खेळाय ला वगैरे सगळं देतात त्यांनी सायकल देतात. ती त्यांची ही आहे ना चेअरमॅन प्रज्ञा मॅडम ओनर आहे ना त्याची त्या मॅडम सगळं फिरून करून सगळं लय छान बग तात, जैनांच्याच आहेत बघा त्या पण, सगळ लई छान लक्ष देतात प्रत्येक क्लासमध्ये जाऊन येतात प्रत्येक मुलाचं नाव विचारायचं तिला सगळ्यांचं नाव सांगतेय
सांच
एवढं लक्ष देतात
हा हम्म हम्म हम्
फॲशन चांगलं आहे
हा
वतात पण चांगलं लक्ष द मुलाकड कमी मुलं असली की नाही लक्ष देतात आणि रेनबो मध्ये कस होमवर्क लायत त्या
होय होय्
होमवर्क जास्त येत आणि शिकवायचं कमीी
कमी तेच मॅडसा आहेत कस झालं तिला इंग्लिश जास्त हेच हो शिकवच काय अ म्हणजे हेच केलं नाही त तिने काय शिकवायलाचिक केले एकोण जणच हे ते पहिल्यापासून तने घ्यायलाच पाहिजे की झालं तर रा तने ते शिकवलंच नाहीत फोन केल तर समीर तुझे नंबरात पण बसल्याय क समृधीं इकडे तिकडे पेपर झाले की सगळं त्यात नंबर आलाय तिझ
हा हा एवढा नंब्रात आला मुलगी तर तुम्ही चकोतेला ट्राय करायला पाहिजेल हो त्याच
हा असंच की बघायच हा हा तेच की एक वर्ष बघायचं अ त ना मग बघायचं मग खालघायच
हम् हम्म
हम् सर माल त तकड का का घरात एकत्र असलं तर झालं त्यांच चालूच आणि
संध्याकाळच आ आता साडेसहा घालणार पहिला तुमच्या सगळे कॉल्स कम्प्लीट करून घेणार भांडी देऊन घेणार जाडलोट करायचे
हो
सगळ्यावरून मग
हम्म हम्म
मग मुलांच शाळा लक्ष द्यायला पाहिजे
मग ते आतापासूनच इंग्लिश आलं नसल गेलं नसलं तर मग येऊ देऊ पुढं त्यांचंच नुकसान होत आता आमचं काही गेलं झालं सगळं त्यांच शिकवून हे कररून हे करायला पहिजे की पोर
तुमचं किती झालं एज्युकेशन
आज बारावी झाले होय घेतोय खरं जे पहिल्यापासून तिला जर हेच करायला पाहिजे लय शिकवायला पण बघत न्हतो तिथं
ह हा ते कसच झालं होता त्याच कस झालं पेमेंट जास्त वा कस
हा मग आणि हिथं कसं आता आणिथ शाळेत ना मरासेच गेली तर काय अभ्यास दिल्यात काय दिल्यात सांग सांगत नव्ह ति ती ग बस मला वाद झाली मला वाद झालीच करणार कायच हे करत नव्हती आता हथं आल्यापासून सगळं म्हणजे अस शिकवलं तसं शिकवलं असं मज्जा आलं हे सांगत्या सगळं
हम्म हम्म हम् माझा मानस तसं रेनबो मध्ये करायचा गप्पच बसायचा
हा.
बोलायचाच नई.
ह ह.
शब्दच काढत नव्हता तोंडात्न
हा ती असं बोलत हुती हे करू ती खरं शाळेतलं काय विचारलं की नइ सांगायचं.
असं वाटायचं पोरग्याला पोरगं डिप्रेशन म चालय काय असं वाटायचं मला
हा हम् हम्म हम्म एकांच ते हेच शिकण्याचं हेच पाहिजे.
नंतर हिकडं घातल्यावर सुधारला तो
हा.
या वर्षी नाइंटी फाइव्ह झालंय तझं तिकडं कसं जरा हे हुतय ओ पण त्या मॅड मॅडम हुती की नव्हतीत की नाय आधीच्या त्या लय स्ट्रिक्ट हुत्या
हा.
आणि कोणच त्या डीएड बीएड झालेल्या नाहीत अ सगळे असं दहा बारावी झालेल्या आ
सोशल मीडिया पर ये काय कक्षकी जाल मिततीै आप इने वेट कमली कर सकत एक रिपोर्ट अक हा हॅलो.
बोला की
आणि काय?
तुम्ही एकदा बघितला का स्कूल मधे जाऊन अ कसं शिकवत्यात काय शिकवत्यात.
जाजून काय गेलो नाही बघायला.
हम् हम लक्ष द्यायचं सुरुवातीला तेवढं लक्ष दिलं करत्यात तनी अन नंतर दुर्लक्ष.
हा हा. नाही हे करायचं की बघायचं एक वर्ष बघायचं इथं. मगस
हम्म. मुलांना शिक्षण लय महत्त्वाचय. होय की नाय शिक्षण लय महत्वाचय आता हॅलो.
हो कुठे टाकावड्या टाकव टाकवड्याला
हम हम.
हम तिथं बघितलं खरं काय हे झालं नाही म्हणताना मग हिकडं घातलं तोपर्यंत मग पुुढल्या वेळी घालायचं नाही केलं.
घाला.
हम्म.
तररा इंग्लिश पण एवच झाला. इंग्लिश लय महत्त्वाचं कुट तर स्पर्धा परीक्षा वगैरे द्यायचं झालं.
होय होय.
एम पी एस सी यू पी एस सी लय महत्वाचं.
ह.
इंग्लिश. तर काय मग हॅलो.